ला दहा पंधरा मिनिटं होते म्हटलं तेवढंच एक कॉल होऊन जाईल. परत दिवस भरत वेळ भेटत नाही. हा मुलगी गेली स्कूला अ. इथे अंगनवाडी ना.
हा.
इथं असली का मग जाते गाव असल्यावर तिकडे मी जात नाही.
ह.
इथ काय आजीच आहेस अंगणवाडी मध्ये मग काय?
ह का?
हम्म.
म्हणजे
पुजसर् वीटलाल्या हा ते अंगणवाडीच का असना.
सेविका हा. हम् हम्. तुमच्याकडे अस सण म्हटलं तर कोणता करता मग तुम्ही मोठा
काय कर सण आमच्या इकडे हेच बैल पोळा वगैरे दिवाळी आपलं हेच हो सांगत.
हो मग तुम्ही संक्रांतीला त्यास.
अं आमच्याकडे ते असं नव्या नउरीला घेता.
तुम्ही नाही घेत.
नाही.
ह का आमच्याकडे नव्या नवरीने घेतलं की ते कंटिन्यू घ्यायचं परत
म्हणजे काय काय इथं.
म्हणजे येते म्हणजे असं पान खाऊचं पान असतं ना. मग त्याचे विडे असतात खाऊचे पानचे मग ते कोणा पा. कोणाचा स अकराचा असा एक वस आहे मग त्याच्यावर ते आपले का बदाम सुप
का बदाम सुपारी हळ. म्हणजे आपण जो विडा तयार करतो ना विडा पूर्ण करायचा ते पाच मांधायचे. पाच पाच बदाम पाच पाच हळपण त्या दुसऱ्या ज्या गिल् बायप. ते आपल्या होटच्छ.
ते व्हडिओ. ट्यात घ्यायचे मग आमच्या येते आम्ही फक्त तळशी पैशी किंवा मंदिरात जाऊनतो.
हो तेव्हातात काळज ना. नाही हे आम्हाला काही माहत नाही हे. कसलं माहि अ हा.
ते मातीचे मातीचेच मिीळेतात असे ंड्या.
ते हो हो हो हो ते आहे त्याची पूजा वगैरे करतो.
हा मग ते पूजन करायचं ते दोन घ्यायचे. आणि आपलं तुळशी पशी किंवा आप बायका असतील ना पाच सहा जणी.....
पाच सात झालीग म तला....
व्यवसाय आणि अस हा..... हा फक्त पूजन करायच.....
संक्रांतीची पूजा करता.... आणि व उसा म्हणजे आमच्याकडे काय करता ज्यांचं लग्न जमलंय समजा आणि... पुढे आता संक्रांत आहे जवळ.....
तर त्या नवरीला साडी
हम्म.....
ते हलव्याचे दागिने......
हां....
तेवढं घेऊन जायचं.... आणि त्यांच्याकडे जेव्हा हो लग्न आगर.... जमलेल असेल तर... त्यांच्याकडे मग ते आपल्याला जेवण काता मांडायचं पुरण पोहळचं तुम्हाला बोलली ना.... ते मांडे बनवता त्याचा ते आपल्याला स्वयंपाक करत...
हम्म....
आणि मग आणि मग आपण जेव्हाच म ते पण आपल्याला साडा द्यायचं होतं....
हा आमच्या इकडे असं म्हणजे ह. हाडिंकोचा कार्यक्रम पण ठेवतात मगं वान म असं. म्हणजे गिफ्ट काही वस्त नाहीयची
हा ते आत्ता एवढंच जास्त झालंय आमच्याकडे नाही, तर काही नव्हतं ते पण....
म असं करतात ते..... म्हणजे त्या दिवशी बर्याच सगळ्या तो लेडीजचाच असतो रात्री अकरार्यंत.... त्र बाहेरच.... स् म सग....
इप नममी म्ह अता कराला दिला यामध्ये.... आम्ही अजून पण मी केलेलं....
हा आम्ही नाही आमच्या इकडे करतात दरवर्षी प्रत्येक वर्ष असं....
प्रत्येक वर्ष असते पण आणायचं परत आणायचा...
आणायल्या वाटेल ते आणायच द्यायला जेवढ्या लेडीज येतील..... तेवढ्या सगळ्यांना ते द्याच..
थोड्या सगळ्यांनाच खज हा ते तर आता पुण्याला पुण्याला चालूच तर बऱ्याच पैकी... आमच्याकड खेड्यावर..... आ थोड्याफार लोक करायला लागले कारण खेड्यावर म्हटल्यावर कस ज श. त्यातले काम जास्त कोणी एवढं नाही करत बसत असं....
हा नसत बा मग तुमच्याकडे पंचमी वगैरे पण नाही करत असं.... खगळ पंचमीला कसं आमच्या इकडे पुड्या वगैरे घेतात
नाही... अ कोणती रंगपंचमी म्हणताय का तुम्ही.....
नागपंचमी नागपंचमीला.....
नाही ते मग आमच्याकडे काही नाही साधारण फक्त. अ वारूळ माहिती ना.
हो..
पार हा तेवढी थोडीशी पूजा करतात. फक्त.... आणि बाकी काहीच नाही दुसरं त्याच ते.... अ हे चिटकवतं बघ भिंतीला.....
हा ते....
नाग देेवताचं ते हां तेवढं हां बस तेवढंच असतं. बाकी रात्रीचा स्वयंपाक काय
मग
ना नाही आमच्याकडे नाही मित
का आमच्याकडे मिळतात म आणायचे त्याचे पूजन करायचं सकाळीर पुरणपोळीच
र पुरणपोळीच स्वयपा करून नैवेद्य दाखवायचा आणि इकडे कस आता इकडे वारळ नाही ना
मगं एक म्हणड लेडीज जमतात मग रात्री जिमा फुकडी खूप मजा करतात
नाही आमच्याकडे काहीच नाही हो मज्जा येत असेल
मजा येते म्हणजे पहिलं कस माझ्या आजोच्या ते त्यावेळे कस आजू म्हणजे असं झाडाला झोकाे बांधायच्या
हा मला आठवत ते ते आम्ही केलेले ते पण म् लह असताना करत नाही आम्ही लहान असताना जायचो आम्ही खेळायचो एवढं आठवतो मला ते पण खूप लहान असतात ना म्हणजे ते थोडं मोठं झाल्यानंतर ते बंद झालेलं होतं ते अजून पण कोणी करत हे पण दिसत नाही
हा आमच्या तिकडे ते आजोळात माझ्या अजूनतात म्हणजेजून करतात बायका ते
हा हा हा खेळतात झोपी खेळतात. ह म्हज त्या दिवशी
हम्
ह
छान वाटतं त्या बडाचा एक दिवस
हो ते तेच ना हेच दिवस एकत्र घ्यायचे आणि म्हणजे महिलांना कस रोजातले काम असतात
स्वयंपाक कपडे हांडी ते काही सुटत नाही त्यातून एक दिवस कधीतरी बाहेर पाहिजे.
दिवस तरी. कुठेतरी बाहेर पाहिजेच की, हो हो आमच्याकडे म्हणजे अ ते. हे कधी खेळ, खेळतात झोका पण असं कसं ना आता. दिवसा मानाने काय म्हणतो आपण ते काही असं राहिलच नाही की कोणी करत असं दिसतच नाही. आणि त्या दिवशी पुरणपोळी पण नाही. परत आमच्याकडे असं दुसरं, गोडपुऱ्या माहितेय तुम्हाला.
हां.
गुळ्याच्या पुऱ्या, हा. ते बनवत असत, नाही माहित, नाही तिथे गव्हाच्या गव्हात. गूळ घालून का, हो ग गव्हाचा अ, पीठ आणि त्याच्यात गूळ टाकून त्याच पीठ करता. आणि. अ, त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून देतत.
हा हा हा हा. मच तुम्ही असं खीर वगैरे असलं काही करत नाही.
नाही करत नाही, हा, हा ते पण करतो, म्हणजे अ पुऱ्याच म्हणून असं नाही. पण पुरणपोळी नाही करत मग डाळ भात किंवा असं जे वाटेल असं मग. शिरा, काही पण चालतं असं. म्हणजे, माझ्या माहेरी करायची हे पुऱ्यांचा कंपल्सरी, मोस्ट ऑफ द घरात. तेच असतं असं गोडपुऱ्या, इकडे काही नाही इकडे आम्ही काय पण करतो.
आमच्या इकडे कंपल्सरी सगळ्या सणांना पुरणपोळीच.
बापरे.
हो. सगळे आता म्हणजे, आता वटपौर्णिमा झाली आता हा, बेंदूर येईल.
तरी, हा हा.
ते झालं की परत नागपंचमी, कसं आसतं पुरणपोळ्या सारखं चालूच..
तुमच्याकडे ते मांडणी कत्तून नाही भेटत. का भेटतं, नाही भेटतं ते, बापरे करणार. आ, बघायला पण नाही. हा. तेवढंच दिकेणे, हा हा. युट्युबलाच ना. हा नाही, आमच्याकडे तर एकदम काय म्हणतो आपण एखात दोन घर सोडल असंत. तेच असतंय जास्त.
हात, फक्तानी छाडतंय.
ते असं बघतानी छान वाटतंय, हो हो
पण ते करायला खूप अवघड जात असणारे हातावर करतात ना, असं कसं करतात ते हातावर?
कसं करतात ते हातावर, नाही ते लाटून घेता पहिले. आणि मग अ, जेव्हा असं एकदम पातळ असतात ना ते तर मग ते हातावर घेऊन आणि म असं गोल गोल फिरव बरोबर.
हा तेच.
ते कसं ना, स्ट्रेचेबल पीठ असतं तर मग ते काही एकदम असं तुटत नाही. त्यामुळं, म्हणजे प्रॅक्टीचच काम आहे तेे.
हम्म आपल्याला खूप अवघड वाटतं मी पण एकदा दोनदा अस फड पडतं का खाई खाली असं वाट पाहतात घेऊन बघितलंय ते.
मग ते सगळीकडून सारख हक्कं झालं पाहिजे नाही तर असं एकट एखाद्या ठिकाणी जाड राहून असं पण नको व्हायला असं. सगळीकडे असा गोलगोल फिरवायचा तो उलट असा हात करून. मग त्याला भाजायला पण ते खापर असत वेगळं पण ते खाल्या हो हा खायला पण अस छान लागतात ते याच्यापेक्षा
ह् मग तुमच्याकडे विकत मिळतं का ते?
हो विकत पण विकत देतात ना लोक करून. पण आता आम आम्ही आम्ही घरीच बनवतो आम्ही नाही घेत ते विकत पण देत लोक भेट साठ सत्तर रुपयाला मांडा असं भेटत.
एक.
हो एक कारण ते मोठा असतो ना.
बघू कधीतरी असं म्हणजे
कधी म्हणजे शिर्डीला आलो ना आम्ही लक जरा हा एखाद दोन घेऊन बघायच. अ तिकडे नाही सांगता येणार बर का पण आमचं असं कसं खेड्यातलं माहिती असं ना कोणी देतं इथं तथं. ते माहिती आहे असं तिकडं नाही सांगता येणार. हा हा तिथं म्हणजे जे इथं आमच्या जवळपास पण एखाद्या ठिकाणी भेटल कारण कस हाय ना बरेचसे लोक घरात बनवत ना. त्यामुळे मग. क इथं पण असं एखाद्या ठिकाणी देतात तसं पण.
हम्म हम्म हम्म तेच ना पण ते असं करत म्हणजे ते पुरण सगं झाला हम्म.
झाला हम्म. हा ऐका ना कॉल झालाय मी कट करून देेत हा.
हा हा चालेल.
हा हा चालेल.